हॅलो, हॅलो,
हा कट झाला काय.
हो होय कट झाला कसं काय!
मला वाटलं तिकडून झाला आणि मी रिटर्न लावल, माझ्याकडून झालं काय काय कट,
अ होय होय म्हणजे तुमचा आवाज जरा अडकून अडकून याय लागलाय! हा नाहीय असुदे,
हा. हा, रेसिपी परत सांगतो आहे का?
हा हा, सांगा.
हा, पहिल्यांदा कडईमध्ये थोडा रवा घ्यायचा आपल्याला हवा तेवढा
हां.
दुसऱ्या साईड ला पाणी थोडं गरम करायला ठेवायचं.
हां.
मग रवा भाजत भाजत, थोडा भाजल्यानंतर त्यामध्ये थोडं तूप घालायचं.
हां हां.
अ तूप घालून झाल्यानंतर, तसच भाजायच जरा अस आपल्याला आवडल तसा, किंवा जरासं व्यवस्थित भाजल एवढा परतायचा त्याला, मग त्यानंतर ते गरम पाणी त्यामध्ये घालायचं गरम पाणी घालून थोडं हलवायचं, म जस रवा जस जसा शिजेल, तसा त्यामध्ये थोडी साखर घालायची
हा हा.
साखर घातल्यानंतर थोडा वेलची पावडर घालायची.
हा.
तुम्हाला जर आवडेल असल, तर तुम्ही रंगीत शिरा सुद्धा कलरफुल घालून करू शकता, किंवा काजू, बेदाणे
हा हा हा.
मग त्यानंतर तुम्ही सर्व करू शकता.
हां.
आणि क आणि कोणता पदार्थ आवडतो का तुम्हाला?
आणि आवडतो की मसाले भात.
मसाले भात, मसाला भातं मसाले भाताची रेसिपी की साधीच आहे
हा.
त्यामध्ये पण आपल्याला आवडते तो तांदूळ घ्यायचा, किंवा वासायच पाहिजे असल तर वासायचा किंवा आपल्या आवडीच घ्यायचा, मग त्यानंतर अ आपल्याला आलं लागणार, आले, लसूण, खडा मसा मसाला लागेल, भाताचा मसाला लागेल अ त्या, त्यासाठी पण आपल्याला, थोडं पाणी गरम करून घ्यायला लागेल
हां.
पाणी गरम करून घेतल्यानंतर आपण एक कुकर मधे करणार असलं तर आपण अ कुकर मधे करायचं, किंवा भांड्यामध्ये करणार आसाल तर करू शकता.
हा ह.
ऊ. मग कुकरमध्ये थोडसं तेल घालावे, थोडासा कांदा, टोमॅटो किंवा आपल्याला आवडीचा तुम्हाला मस मसाले भात आवडतोय त्यामुळं तुम्ही भाज्या घालू शकता. टोमॅटो, बटाटो, अ ढोबळी मिरची, कोबी, फ्लावर किंवा आवडीच तुमच कोणतं बिनीस असूदे, बटाटो असूदे किंवा आपण ड्राय फ्रूट्स घालू शकतो त्यात, काजू म्हणा घालू शकतो त्यात आपण, मं त तेलामध्ये थोड कांदा घालायचा, कांदा थोडा असा खरपूस भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडा टॅमॅटो आलं लसून पेस्ट टाकायची, थोडस जिरं टाकायचं. जिरे टाकून झाल्यानंतर म तांदूळ, आपण भाज्या भाज्या टाकायच्या, आपल्याला ज्या आवडत्यात त्या. किंवा तुम्हाला नको असले तर तुम्ही फक्त तांदूळ घालू शकता त्याच्यामध्ये
हा, फ्लावर भात पण आवडतोय की.
हा, ते पण तुम्ही घालू शकताय
मग नंतर तांदूळ थोडं भाजून घ्यायचं तेलामध्ये
हम्म
तांदूळ भाजून घेतल्यानंतर तुम्ही भाताचा मसाला घालू
हा.
मसाला घालून पण थोडस हे करावं वाफवून घ्यायचं तांदूळ त्यानंतर आपण गरम पाणी करायला ठेवलेलंच बा दुसरीकडे ते आपण
हम्
त्यामध्ये वतायचं पाणी वत न कारण लगेच टाकल्यावर ल्या आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही किती लावं मग पाणी ओतल्यावर मीठ घालून हा मग पाणी ओतल्यावर मीठ घालायचं जरासा असं हलवायच आणि आणि उकळी आली की नाही भाताला मग थोडस मिठ आपण चाकून बघायच. पाणी ते चाकून बघायचं त्यामुळे आपल्या मिठाचा अंदाज कळू शकतोय.
हा.
मग त्यानंतर आपण कुकरमध्ये जर लावणार असेल तर टोपण लावायच. आणि तीन शिट्टा तुमच्या कुकर केवढा असेल किंवा किती भात असेल आपल्या कुकरचे आपल्याला हे असते अंदाज असतोय ना. त्यामुळे आपण तीन असू दे किंवा हा हा मग तीन शिट्ट्या असू दे किंवा चार असू दे आपण अ कुकरचं टोपण लावून ते भात हु द्यायचं तयार. किंवा आपण जर भांड्यामध्ये करणार असेल तर आपण
रा
टोपण झाकायचं थोडं असं पॅक बंद अस टोपण म्हणजे प्लेट झाकायची त्याच्यावर.
हा.
थोड्या वेळान किंवा कुकरमध्ये कस सारख आपल्याला बघितलं नस तरी चालत भातात पाणी आहे की नाही ते वगैरे
स
आणि कुकरमध्ये कस शिट्टी झाली की भात शिजतोय. हा मग तस भांड्यामध्ये
होय.
नाही करायला लागणार सारख, भात शिजलाय का, हा पाणी कि आणि लागेल मग नंतर पातेल्यात कस बघू शकता पाच दहा मिनिटांनी पाणी जर आटलं असेल तर
हो, हम्म.
हा मग थोड्या वेळात भात शिजला की गॅस बंद करायचा त्याच्यावर थोडीशी को तिंबीर घाला तुम्ही किंवा तळवेला कांदा घालू शकता,
हा,
आणि मग नंतर काय तो खायचा आपल्या आवडीने त्याच्यासोबत पण जर आमटी केली असती तर आमठीस
हा, अजून
होय काय तुम्ही किंवा दुसरं आपण काय बोलू त्याच्यावर ह आवडते आपल्याला मला चालते,
हा. आ.
करायला आवडते खायला आवडते त्यामुळे आपण काय भरपूर विचारू शकतो एकमेकना किंवा सांग शकतो किंवा बोलत बोलत करू सुद्धा शकतोय आप आपण
ह्.. आता झोपायचं टायमिंग झालेय.
ह्.. ह.. आता झोपायचाय मंग झाले मग बोलत बस आपण रेस सिविल बकला उद्या करू या तुम्हाला कोणता नवीन पदार्थ अ... येत असेल किंवा सागितला तरी चालेल.
अ.. तसं काही असतं म्हणजे खास काही असत की आता तुम्ही कसं सांगितलं तसच, ते
हा... आपण कस रेग्युलरच एवढं आपण एवढं काय जास्त हे कराय बघत नाही.
हा..
हा
ते एवढंच असं ते ते.. तुमचे टास्क किती राहिलेत.
माझे टास्क आहे आता.. हॅलो!
हा..
हा.. आ.. माझा मोबाईल थोडे दिवस बंद होता मधी हा माझा मोबाईल बंद हो थोडे दिवस त्यामुळे टास्क मला नाही आले मी कमते म्हणजे मीटिंग अटेंड केली नव्हती ना थोडे दिवस, त्यामुळे मला टास्क केले होते ना हा टास्क आलाय परवा त्यामुळे ते
हां
ते बाहेर असल्यामुळ ते कंटिन्यू करू शकले.
हा
नाही, दाता आ वि आहे तोपर्यंत बघूया म्हणलं. म्हणलं कोण आहे.
ह.. ते ता दोन दिवसात हा.. आ. मला पण तीनच दिली हा... म्हणून.. लवकर -लवकर
करूया आपण प्रयत्न करूया होईल असं कस
हा... होय आता पुढच.. कॉल तुम्ही करा, आता मी केलते ना
आले.
ह्म्म.. म्हणजे तुमचं पण होईल आणि माझं पण होईल.
होय होय चालेल.
हां.. अजून दहा मिनटं नाही झालेत.
काय ते.
दहा मिनिट ना, अजून दहा अजून दोन मिनिटं बाकी आहेत.
मिनिट झाले आ पण थोड्या वेळ बोलू शकतो, व्हय
होय होय मग ते दहा नंतरच हे करायचंय ना
होय.
हम्म.. म्हणून
अज अजून तुम्हाला काय हव आहे का आणि काय विचारायचं असेल काय?
असं तर काय नाही, जेवला तुम्ही?
हो आम्ही जेवलो तुम्ही?
हो जेवल आम्ही.
अ तुम्हाला फिरायला वगैरे कुठे आवडते काय ठिकाण वगैरे,
होय. आवडते की सारखं फिरायलाच आवडते. मी अजून मॅरिड नाही आहे ना त्यामुळं,
हा हा हां!
मॅरिड नाही आहे ना अजून मण त्यामुळं फिरायला आवडते.
आवडते काय हा मग तुम्हाला फिर म्हणजे, फिरायला अस जास्त नेणारा नव नवरा अस मिळून, कुठे राहताय तुम्ही?
हो मी महाराष्ट्र.
नाही महाराष्ट्र म्हणजे कळालं मला भाषेवरून इथ इथं कोल्हापूर जवळून, का आसपास असं कुठं, गाव कोणतं? हा कागल मी नंदा गावमध्ये.
होय काय?
हा!
हा हा
तुमची मैत्रीण कुठली मग का कागलमध्येच.
अं नाही नाही दुसरीकडे ते का नाही अ ह्याच्यामध्ये असं, तेच सांगायचं नाही म्हटलंत.
हा हा हा!
अ हा म्हणजे हे सगळ्यांना जात असते ना.
होय का
हां
हम्म चालेल जाय.
हा झालेत बघा तुम्ही करा आता.
हा चालेल.